हॅलो.
हा बोलकी, आवाज येतय? हाय की, तू?
हाय की.
काय? काय नाय बघा बसलोय बाहेर फिरत बसलोय वातावरणात अगाराय. बाहेर फिराय लागलोय.
होय.
होय तूझं काय चालू आय?
काय नाय ब आम्ही गेलेलो ट्रिप ला.
कधी?
हम्म, गेलेलो आता दोन तीन दिवस झालं. कागल हम् आमच्या इकडं हाय हा.
हम्म, कोण कोण तुम्ही महिला महिला गेलता काय लेडीज?
लेडीज गेलतो सगळ्या इथल्या.
हा हा गाडी वगैरे काढलेला काय?
हा गाडीच काढलेली.
हा हा हा हा.
तिकीट काय तिथं लय नाय ती बघण्यासारखं हाय ती ही केलेलं. पाजर तलाव म्हणून.
हे ते धबधब्यासारखं काय?
हम्म. हम्म, होय काळा का असं म्हणजे कासव केलंय त्याच्या तोंडातन पाणी पडतंय म्हणजे तिथं आपण आंघोळ करायची भिजायच.
दबधबा आय का तो?
हा स्पीकर लावून लावून डान्स करत.
होय छान आय की ग मग कधी तर येतो पाऊस आहेत तोपर्यंत.
हा आणि बगण्यासारखं हाय ना तिथं चांगलं आय परत घोडा वगैरे हाय. परत तिथं लहान मुलांनी खेळायसाठी हाय. परत हम्म, ते ह्याच्यावर असं कारंनज्या
हा हा साउंड वर गाण्यावर कारंनज्या. हा हा हा.
विठ्ठलाचं तर गाण किती छान बसवलेत.
व्हय.
विठ्ठलाच परत शिवाजी महाराजांचं.
हा.
हम्म, होय ना आणि संध्याकाळच छान वाटतंय.
हम्म हम्म हम्म अ आम्ही गेलतो त्यावेळी नव्हतं एवढं काय थोडंफारच होत तर होय फक्त आम्ही जाऊन बोटिंग ते करून आणतो तेवढंच त्या व्यतिरिक्त नाही काय केलेलं ते बोटिंग वगैरे हा ते बसलेल ते तेवढे एक केलत
हम्म
एवढं नाही जास्त हे केलेलं
हम्म फोटो पण काढायला मस्त आहे तिथं बघ छान हाय आणि एवढी गर्दी असत्या भयानक गर्दी असत्या तिथ
होय काय
होय रविवारचं तर सगळी लहान मुलं सुट्टी असत्या त्यामुळ- रविवारच जास्त गर्दी हम तिथ
हा सगळी येत असतील ना
हा होय सगळे येतेत तिथं आमचे ईथं तर ते आता हेच झालंय म्हणजे एक असं बघण्यासारखं स्थळच झालंय ते
हा हा हा
हम्म
हम्म छान हाय की मग
हा आलीस तर आलीस तर ऐ मैत्रिणी नीसनी तेन घेऊन तिथं किंवा तुमच्या घरातले सगळी फॅमिली आलासा तरी चालते
ह हा येतो की मम्मी वगैरे आम्ही सगळे येतो की एक दिवस सुट्टी वगैरे काढतो हॉस्पिटलला आणि येतो कि तिकडं
हा सुट्टी काढून चालते रविवारीची सुट्टी असली तरी पण चालते आला अस तरी
हा हा येतो की
हम..
हम्म.. चालतेय.
ह.. चालतंय.